हॅलो हां. काय करताय?
काय काय नाई निवांत.
माझं आवरायचं चालूय घरातलं, काय शिक्षण घेताय? हॅलो. हॅलो. शिक्षण घेताय काय म्हंटलं? शिक्षण घेताय काय म्हंटलं? हां येतोय येतोय माझा येतोय?
हो येतोय.
येत नाही आवाज? हां काय करताय म? हॅलो हां. शिक्षण घेताय काय म्हंटलं?
बोल की.
शिक्षण घेताय का? काय करताय? घरीच असताय?
घरीच घरी असते.
हा हा.
तुझं काय?
माझं काय लग्न झालंय दोन मुली आहेत. तुमचं मॅरिड झालंय का हॅलो आवाज क्लिअर येत नाहीये काय
हा जरासमधून हे होते
आवाज तुटक तुटक मला पण एकदमच बंद होतोय तुमच्याकडचा आवाजच येत नाही असं व्हायला लागत घरी कोण कोण असते ते हॅलो.
हॅलो.
हॅलो हां ताई घरी कोण कोण असतय म्हंटलं तुमच्या?
कोण नाही अ म्हंजे आई-वडील, भाऊ-भाऊजय. त्याच्या मुली, कोणाचं माझं? नाही झालेय म्हणजे झालंय.
मग इ तर माहेरात असतय काय तुम्ही
होय होय
म्हणजे काय सगळीच फॅमिली असत आहे काय ते प्रॉब्लेम आहेणूनकलाय असं विचारायला लागे
हम्म ते जरा प्रॉब्लेम आहे म्हण राहते
हा मग जॉब करताय
नाही पहिले म्हणजे आधी करत हो ते आता नाही करत आता घरीच असते
हम लग्न झाल्यानंतर नशिबाने चांगलं मी आलं तर बरायल काय खरं नाही
होय तेच राहाय
होस क
हम्म काय म्हणतेस फोन कस काय सहजच केलता का
होय बघूया म्हंटलं काल पण तेवढ्यासाठी मी कॉल केलेला पण काय तुम्हाला लागलाच नाही फोन
हम्म हम्
किती राहिलेत मग टास्क मधले तुमचे
माझे तरी राहिलेत क तीच आहेत म्हणजे आता तर सुरुवात नाही आधी केलाच नव्हता ते जरा असं म्हणजे दुसऱ्या फोनवर होत ना आणि माझ्यावरच ते लिमिट संपले मग ते दुसऱ्या फोनवर ते मुलगी घेऊन जात होते ना ते कॉलेजला त्याच्यामु ते राहिले करायचे तिला म्हंटलं की आता ठेऊन जाणतर ते केलं नाही कि मग
नाही ते कम्प्लीट पण करायच सांगितले नाही ते
होय म्हणूनच की म्हणून तिला म्हटलं ठेऊून जा म्हणजे मी आज करून घेते
होच किओ आपलं घर कसली आहे हे बरं आहे नाही तेवढंच
होय होय
मग तुम्ही ह्याच्या आधी कधी केलेलं आहे म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावरण वगैरे
हो हो माझ्या फोनवरर केलेला आहे मी आणि दुसरे पण टास्क चालू होते माझे आता सध्या झालेत सगळे टास्क त्याच्यामु अजून यायचे त्यामु थांबलय आम्ही
हा हा मी पण माझ्याकडे म्हणजे हा को फ्रेंड नाही लागतच नव्हता कुणालाच कॉल लागत नव्हता मग त्यावेळी प्रॉब्लेम होता म्हणून मॅडमला सांगितलेलं मग त्यांनी काय लिंक मला दुसरी एक पाठवा म्हणून सांगितलेलं मग दुसऱ्या य मला आ एक ऐशी मिनट माझी कंप्लीट झाली आणि मग आला पण तरी पण अजून तीस कॉल झाले नाहीत नाही ते
हा हा
त्यामुळे अजून तास का चालू आहे
ह् माझ किती राहिले मग
झाले की आता आज हा सव्वीसावा असेल काय तर अजून चार कोडा आता मला कसं ते मुलींच्या ह्याच्यात तेन पण वेळ मिळत नाही आणि आता फोनआप फ्रेंडसाठी नवीनच पाहिजेत नाही ज्यांचं कंप्लीट झाले त्यांना कॉल लागत नाही.
हो हो ज्यांचं म्हणजे त्यांचं आमचं कस तेच की तोच प्रॉब्लेम झालाय आमचा कंप्लीट हो दुसरे टास्क आलेले ना. ते पण आमचे कम्प्लीट झाले ना. त्याच्यामुळे ते लागत नाहीये ते फोन अप फ्रेंड ज्याला असते ना.
हम्म मग सगळ्यांना परवा फोन करून सगळ्यांना विच विचारल तुमचा कंप्लीट झालाय का कम्प्लीट मग कुठ तर एक दोन नंबर भेटलेले तेवढं त्यांना कॉल केलेला आणि हे पहिल्यांद काय कळत नाही एकत नविन त्यामुळे लय प्रॉब्लेम झाले म्हणजे तुम्ही कधीपासून करतायेतई
काय म्हटले
कधीपासून करताय म्हंटलं.
मी अ तरी दोन महिने झाले की.
होय काय मग दोन महिन्यात तरी पेमेंट किती भेटलं तुम्हाला.
चार दितीच बॅचा आमची.
होय काय.
हा आमच्या आधीचे एक बॅच होती. त्याच्यानंतर आमची दुसरी बॅच. म्हणजे ह्याच्या आधी भरपूर वेळा म्हणजे ज
होय होय माझा भाऊ स्वत म्हणजे चुलत भाऊ आहे मग त्याच्याकड मी मला समजलं हे की दिदे घरात बसून असतीस त्याच्या वाटने हे करतीस काय बघ तू कसं पण फोन हाय तुझ्याकड म्हणून
होय होय ते बरं पडतंय उलट काय एवढं म्हणजे हे नाही ना. चांगलं आहे कारण फोन फ्रेंडच अस ते कॉलिंग करायचं. घरी बसून काय कुठं जायचं नाही काय नाही आणि ते दुसरे पण टस्क तसच आहे काय फक्त मराठी लिहायच ऐकायचं आणि लियचं आणि दुसर पन ना व व्हॅलिडेशनच ते त्यांचे पॅरेग्राफ येतात ते फक्त वाचायचं आणि अ
हा मला तो आता अजून एक टास्क तो आलाय.
ह वाचायचं आणि ते सांग हे करायचं म्हणजे हा रेकॉर्ड करायचा आपला आवाज ते वाचून. चुकताना हे होता जस आहे तसच वाचायचं आणि सबमिट करायच हो झालाय आता मला दुसरा आलाय पण तो कस जरा मैथिली भाषेत आलाय ना.
होय होय मला पण तो आलेला पण तो काही ओपनच केला नाही.
हा मी ओपन केला की पण मॅडम म्हटलं म्हणजे ओपन म्हणजे आता ते मला वाटलं हेच मी वरच बघितलंच नाही ना म का आहे ते मी ओपन केले तर ते वेगळीच भाषा दाखवते म्हणून मी केलाच नाही मॅड मॅडमला मी परत विचारलं त्या म्हल्या नका कर त्यामुळे आता काय कराय आणि आधीचे जे टास्क होते ते ते मी पूर्ण केले
मग तरी पेमेंट ते किती दिवसात तुम्हाला भेटलं त्याच
पेमेंट लगेच भेटतेय सात ते चौदा दिवस ते देतात की म्हणजे पेमेंट जेवली तर त्याच्यावर प्रोसेस लिहता ती सात ते चौदा दिवस आणि प्रोसेस चालू आहे असं दाखवतात ते आणि त्या ह्याच्यातच होत ते.
होय होय माझं आता एक तसच झालंय म्हणजे आपण हे की नाही. सबमिट केल्यानंतर पेमेंट म्हणजे लगेच हे भेटते काय ते सात ते चौदा दिवसात.
हो
आता माझं कसं झालंय हा पूर्ण फ्रेंडचा टास्कच अजून कं्प्लीट नाही त्यामुळं त्याचं काय लगेच मला हे होणार नाही कंप्लीट झाल्यानंतरच भेटणार ते
हो हो ते कंप्लीट झाल्यानंतरच दाखवत पेमेंट कंप्लीट झालं ना की पेमेंट ते कोपऱ्यात पेमेंट लिहिलंय ना तिथं दाखवतं हा आणि ते झाल्यानंतर मग पुढं त्याच्यावर ते देतात सात चौ दिव प्र कार त्यांना चेक वगैरे करायच असते
होय होय
हा मग ते चेक झाल्यानंतर मग ते सात ते चौदा दिवसात करतात पेमेंट होतं पेमेंट
हा हा तेज
ते उलट बरं आहे छान म्हणजे कुठंच यायचं नाही यायचं ना मलं फोनवरच सगळं आणि कसं करत करत बघत बघत पण तुम्ही करू शकताय म्हणजे होय काम घरातलं करत सुद्धा करू शकत
दोन मुले आहेत त्यामुळे सकाळचं सगळं आवरून करून आत्ता निवाण झाचालय बघा
कस थोडस ते जरा असं हे आहे कारण त्याच्यात कसलाच आवाज लाऊन देता नाही म्हणजे आ येऊन द्यायचा नाही हा कोणताच आवाज नाही ते फक्त आपला जावा ग पाहिजे असं फक्त ते व्हॅलिडेशन बाकी सोपा आहे बाकी तुम्ही कसं पण कधी पण करा
आता ते व्हॅलिडेशनचं कसं होतंय मग ते माझं कसं मोबाईलचा एक आवाज येत म्हणजे मेसेज आला की नाही असा आवाज होतोय की नाही ती तो पण आवाज येेऊन चालत नाही
नाहीय सायलेंट करायचं त्याचा आवाज तो पण नाही चालला आवाज बाहेरच नाही बोललेलं कोणती नाही तिथं म्हणजे ते आधी घर इंस्ट्रक्शन देतात की सूचना देतत कसं वाचायचं कसं लिहायचं काय करायचं सगळ्या सूचना देतात त्या प्रमाण करायचं ते
म्हणजे माझ्या भावाला दोन हजार तेवीस ला काहीतर समजलेलं ते असं असं दिदी हाय हे कर म्हणून, मी पण करतोय पण ते सांगितलं असतं ना मला परवा.
हम् हम्
तो पण कसं?
भरपूर ह्याच्या आधी जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं.
होय होय.
कारण ह्याच्या आधी पण भरपूर टास्क सगळे आले होते. आणि मधी जरा बंद पण पडलं होतं ना, म्हणजे चेक करत होते ते जरा रिफ्रेश करत होते त्यामळं
हा हा हा ते कसं ज्यांना माहित आहे त्यांना त्यातलं माहित आहे नाही आम्हाला माहित नाही त्यामुळे आम्ही सगळं क्वेशचनच विचारत बसणार
हो हो ह
चालते ते कॉल कट करायला लागणार
हो हो चालेल